कोथंबीरीत लय उपटली हॅलो.
हा बोला.
हम्म काय करू रायल्या.
ते बग के वायसी करीत होते.
कितीक राहिले अजून तर?
ए वर्षच घन सत एक घट्रली.
हम य ते जुने दोन मेंबर तुमचं नाव आणते कदम ती होतच नव्हत्या आता श केल्या सरचे फोन नाही ना लखपत दिदीच्या मागच्या वेळेसच्या राहून जायल होत्या म्हणी.
मग नाव राहिल त ते
हा अनाजक एक एक कदमची ल तिसरा कॉट मॉटरच्या टामाचही वाटत ति राहील. आणि त्याला खोतकर मॅडमला आता दिसली पेंटिंगला
ह
म तेे कुड गट ओपन होगरल मग सुनील सर कववा चिकुन करले. तावा इकड झालं त्याच्यात मी होते बँकेत. ते पासबुक मागायला गेले म काय म्हणलं बाया घरी ना आ बायचे पटापट केव्हाशी होऊन बाहेचणणे नाही आम्ही घरी आमची केववाशी करून घ्या मगम्ही कामाला जाय मोकळ रहू. तू काम असताायमला मानसेंग घर आहे. ते लगे नाहीच म्हनायला लागला ना
सुनी सरला फोनला अस तन
मग मी काय केलं बँकेत गेले अ तुलां दौराल मला म्हणतो आमचं काय काम चालू तुम्हाला दिसन नाही का म. फोन लावून आवाज म्हणजे आवाज नाही मोठा केला फोन लावून तिथ उभी करून दलो आता नसत सरला म्हणलं ते काय म्हणते तुम्ही ऐ का म्हणलं. मग बोलाच ना सांगितलं म सरला फोनवर मग मी गेले बँकेत मग मी आणल सर. खातं ओपनिंगचं पासबुक तेव्हात आमच्या काय काम चालू हो तु मला दिसणार नाही म्हणे. थांमाण म्हणे थोडसं मग म्हण म तुम्हाला आता जाणार नत. त मग सांितलं ना नाही आता न भेट सोमवारी भेटत. मग सर म्हणे आता फोन त्यांच्याकडे दे मग सरकडं त्या त्याच्याकडे फोन दिला.
हां
न म्हणतो नाही ना मी म्हंटलो त्यांना दुपरून पासबुक देतो मग किती माणसाने पलटी मारली म्हणजे ते अंगोर बी येऊन देत नाही म्हणजे आपणच त्यांना वाटत.
हा सुूकी सुुकी आपी दखव ती-'
पण मग मी एवढं तरी मला जमलं ना मी ते फोन लावल मग सरने ऐकलं होतं आणि ते म्हणून सोमर जाणार म्हणून सुनील सरला म सुनील सर ना सांगितल होत ना आ सर्न होती मला तुम्ही फोन ला म्हणे ते काय म्हणते ते पहा म्हणे मग फोन त्यांच्याकडे द्या म्हणे
हा का
हा म ते म्हणी आम-' ला यायचं काही टाइम पडून नाका देऊ म्हणे ते म्हणे. कारण त्यांना बाराचं टार्गेट दिलेलं आहे म्हण तुम्ही एकच करत नाही. त्यांना वरून बसत म्हणे त्यांची पगार पाणी बि झाली म्हणे त्याच्यामु तुम्ही खातो. करून द्या म्हणे त्यांना तर ते म्हणे आज आ चार वाजता एक पासबुक न्यायला या अं आणि उद्याेत त्या बा केव्हा शिक कराायला घेऊन या म्हणे.
आज कालच्या चक्र चकर वरतात याला.
हा तेव्हाय व्याज न कान आता केवश कराला तेव्हा उद्या ना. आज चार वाजता हे पासबुक देणारे न उद्या
मॅडम नव्हती का ती मॅडम डायरेक मॅडमला बोलायचं ना माघ जाऊन
मॅडमची ना ऑनलाईन मिटिंग चालू आहे त्या म्हणे मला थांब म्हणे आत ये आत ये म्हणले सर बोलले म्हणून म ते म्हणे तुम्ही आत ये नक् म्हणून म्हणे जा म्हणे घरी चार वाजता पाहा म्हणे चक्कर मारून पासबुक ला
अता
हा मग तशेच बबलूच्या आईच्या घरी गेले
मग बबलू आईला म्हणलं पा तुम्ही गटात नाव द्यात्या या का नाही
हम
अ काल बारगळ सर अन् जगताप सर म्हणे आता नव्वद हजार रुपये म्हणे त्यांना
भाऊंला घेतला का
विधवाला हा
इडला नये का एसटी एम पी लाय ना
नाही विधवाय विधवा
मग ते सियाळ पासून तरी धुळे येतं
आपलं तीस तारख तीस समजा हे नाय का आपले हे मेंबर हम्म पंधरा पंधरा हजार नव्हतं भेटत का
हा
तर तस तो सी एफ वाढला त्यांला
नाही सीएट येत राहतो काम सांगण्याचा ते अनुदान राहतं ते आर एफ राहतो सीफ ना ग्रामसंघातून आता पहिले या एस टी एन टी ला साठ हजार होता ना आता नव्वद हजार झाला.
हा तर मग आता आपली म ओपन अन् खुला कु ये ओबीसी कोणीच नाही त्याच्यात अ बबलूची आई घेतली आणि सोनाराची घेतली दोन हा अन या
ते त्यायला त्यायला त्यायला नाही राहत बाई एस टी एन टी म्हणजे मात
हा त्यांला म्या काहीच नाही सांगितलं त्यांला फक्त गटात यायचा आग्रह केला
हा तेवढं सांगा फक्त तीस हजार त्याला पाच जणीमध्ये तीन तीन हजार रुपये येत्या तरी तीन तीन दुन सहा तीन पाचे पंधरा हा तिना पाचे पंधरा पण ना तीन तीन हजार येतील. नाही तीना पाचे पंधरा नाही सहा सहा हजार येत्याय. पंधराच हजारमध्ये तीन तीन हजार येत्या.
हा तर मग मी त्या बायाला काहीच नाही म्हणले तसं फक्त त्यांना घरी बोलून घेतलं त्यांच्या अ सुभित्राबाईच्या घरी सोनारच्या इद त्या बायाला बोललं आणि व्यवस्थित सांगितलं म्हणलं फक्त तुम्ही विधवाये तुम्हाला पुढं फायदे भेटल पण मला आजून काही फायदा सांगेल नाही म्हणलं पण व्हईन म्हणलं तुमचा पुढं गटात आल्यावर फायदा मग ते म्हणे चालन म्हणे मग संध्याकाळी ये म्हणे तू मग आपण हे करू म्हणे मस् सन्मानाच्या तीनये कसायच्या आणि त्या दोघी सुभद्राबाईन बबलू.. च्या आई तर बबलूची आईचं काय म्हणे म्या कर्ज उचलेले ना
अं
तर मला त्या का कर्जाला काही प्रॉब्लेम येईन का म्हणे
कोण करत.
हे ग्रामीण कुट चैतन्य.
ते नाही नाही आपता ते आपलं काय आहे नाही ते आपला विषय आहे ना त्यांचा विषय ना.
म्हणलं आई तुमचं त्याचं काहीचवत नाही म्हणलं तुम्हाला त्याची आडचण बी आणणार नाही आणि त्याचं असं काही. प्रश् नाही मला तुम्हीश दोन रुपे टक्यां पाैशी घेते तु्हाला वाटलंत गटातून एक रुप टक्याच भे म्हणलं मंग म्हणे चाल म्हणज हा. पस थोडंफार भेटल म्हणणीबाई पुढं माय पोराला आ सांग सांग म्हणे करते म्हणे मग मी भरन म्हण शंभर रुपये माहि ना कसं आहे म्हण. ती झाली म्हणजे आता पाच महिला होऊन गेल्या ना. ता सात म्हणले हो हा फोन केलाता. हा सांगितलं मला तई ना फोन केला ते आणि शिक्के सांगा म्हणे मला.
हा नाही टाटलं दहा पंगाचा म्हले गट आपण कस होईन त्याच एक सांगेल राधाकृ् सगेल. आपल्याच मना याताच याशी तर आत वरच पण म्हणजे. हा एकल नाव राहत त्यांच्यामध्ये
मग काय ते आजूक काय जाता. संध्याकाळी आता त्याने संध्याकाळी बोललीलं मला अ सोनारच्या घरी त्या बाया जामा वहणार. तिथं मग तिथं जाऊन त्यांना बसून सईना सांग नही. पण आता हे शोभा ने आज मिटिंग ठेवली त्या आमच्यात किती गदा आनगोडा चालू ये आमच्या गटाचा आ मोर्चा निघला जसा
हा हा हा मंग आता ते रामशर बुच आता तिच्याच घरी ठेवली तिना ती नाही म्हणती इकडे यायला.
जिमी तेवढं केलं का मग गॅस यायचं रुपाली ताईच क्लिअर केलं का न ते ट्रानसफर
आता पाहते ना त्याला विचारते ना त्यांना किती टाकले काय टाकले आपलं काहीच नाही टाकले म्हणले आता आपलं फिक्स काहीच माहित नाही ना
हा ना त्या ते यांच्यामुळे ते जगत अस रात्री म्ह मी इकडे येतोकडं आले होते काल
अंधार पाडला त्यांना इथंच ते गई पाहायला गेलो होतो सीमाच्या त्यांच्यामुळे ते म्हणी मी जातो म्हण आम्हाला स्वर्णा आत्या कडे जायचं म्हणे भेटायला. पण इकडंच
हा ना त्यांना कटक कटक सिट भर लावली असती मग मोबाईलवर त्यांना ना मग
जगताप सरज पटकन भरतात बारगाव सरला नही येत जगताप
नाही ना जगताप मॅडमने मॅसेस केलाता मला मी मॅडमला स्क्रीनशॉट पाठवेल ना.
हं
तर त्यांनी सांगेल होता आम्ही कस फेडले म्हणून ते म्हणे जगताप सरला बोलून घ्या ते भरून देतील म्हणे तुम्हाला त्या वाट पहिले पहिले आलेच नाही मा मेसेज टाकला ते म्हणे नाही ताई आम्हाला उशीर झाला.
हा अंधार पडला हो त्यांना इडच साडेसात वाजले होते. आणि त्याच्यात पळसवाडीच्या बाय काय म्हणे आम्ही उद्या घरी राहणार नाही आमचीटिंग करून तुम्हाला जाण जाण म्हणे आज
मग ते इंटरपाजेक्ट काय होत करत ते इंटरपाजेक्ट येते आता
हा त्यांना समजलंच नाही ते चौधरी सर म्हणे मी देतो म्हणे करून. या आड सिटीच कर्ज आहे का तो फॉ्म यागळा आणििो फॉ्म यागळा होता बारगाव सरन दुसरा फॉ्म दिला.
हा ना एंटर पाहिजेच मला मॅस टाकलं त्या म इंटर पाहिजेच ना कोण इंटर पाहिजेच ते
हा बारगळ ना केलं ते चौधरी सरन सांगितलं यागळं आणि बारगळ दिलं एगळं आज झालं ते गेले पण सगळ्या तीस तीस रुपये पाण्यामध्ये.
नाही तू काम येईल ना बघ च तर ते दुसरे दुसरे काम होतील ते आपण त्यांच्या पैसे.
हा सर म्हणे ताई ते कागद तुमच्याकडे जमा करून ठेवून द्या म्हणे. मत तुम्हाला एन मी. जावं लागले का ताई हे कागद त्यांना देत आहे ना आणि तुम्हाला दुसरी कागदा आणून देतो सर म्हण मी पुढच्या. ते काम करून देतो म्हणे.
हा ना ट्रेनिंग व झाली असल त्यांची.
हा, आर सीटीचे मेंबर तर शंभर टक्के वहणार आहे म्हणे मी देतो म्हणे करून.
म या नाही असं केलं ना आता आमच्या गटाचं कायधिंगा ना होईन तो हो आता गटच फोडायं म्हणो राहिल्या सगळ्या सगळ्या. आता आता गट पुढे त्या संध्याकाळी का गटात दगड झाली त्या का मी संध्याकाळी आहे मिटिंग. हा तीन दिला महा नाव सांगून मी काहीच नाही म्हणले म्हणे. मी तर म्हणले म्हण का आणखीन देऊन द्या काकुला पैसे पहा मग आता.
वा वा वा.
मला नाही भुकलं ते रेकॉर्डिंग पाहिजे होती मी करेल.
अग तिने सांगाच ना मी का पागल हाय का.
आणि तिलां युवतीने ऐकायला मोठा आवाज कला होताना मै सासू. पूजा श रंजन ताई रुपाली. उभी होते ना दिदिचे पप्पा होते. आजोपण करून बोललेल होते मी अरे सगळ्याला ऐकलं होताना. मग अरामशीर बोल मग सांगून दिला मी काही नाही म्हणली म्हणे मी म्हणली म्हणे ते आण. तिने के घ्याचेत घेऊ दे त्यांना.
मग बऊ मलाणे तूच. कोऊ नई म म्हणली मला संध्याकळी मीटिंग मध्ये कळणं म्हणत म मी कोऊ नाही म म्हणली म्हनं.
आपलं कार घ्यायचं आपल्या मनाच कार घेत नाही जाच का नाही.
मग त्यांना म्हटलं मी सांध्याकाळी मिटिंग झाली का मीटिंग म सांग मग यारा या ना ऐकल ना रंजन तई या ना. सगळ बोलय तर सांगते ना मीटिंग मध्ये काय म्हणले. ते कसा आहे रिकाम होऊन मां वाईट होऊ राहिले ना.
मग तेच होऊन राहिली ना.
मग मग ते आत्ताच म्हणतात त्या पण मग आमच्या ना सगळ्या बंगल्यावर जायले त्या कार्यक्रमाला. कोण नाही ना नाही तर मग खरं कोठं आत्ताच झालं असतं ना. ती बी घरी ना नाय तिच्या घरी सगळे बाय घेन गेलेतण सळळे बंगल्यावर जायले ना.
बंगल्यावर काय झालं.
बोकडाचा कार्यक्रम आहे त्या कस्तुरा काकूच्या घरी.
हा हा,
हम त्या घरी पवा. सगळ्यात सगळ्यात मग त्याच्यामुळेन म्हणलं जाऊते आता.
हा,
ते म्हण जाऊद्या त्यांना म्हणत नाही संध्याकाळी म्हणते. नाही तर त्यांना म्हणा तुम्ही सगळ्या घरा मी गटातून काढून घेते. मला काही कोणाच्याच गाटात नको बरी मी एकटच म्हणून हा हा मग. काय तरी रिकाम ना आज बदनाम झाली मया.
जवढ यात त म तला एवढ या
हा.
नाही. आता पण मग असं झालं ना? म्हणजे इकड बी माझं नाव सांगून देऊ राह्यले ना. ते माही रेकॉर्डिंग कराच हुकलं. मी रेकॉर्डिंग करायला पाहिजे होत.
मग आज दिलस. आज दिलस नाही का ते?
‌ पासबुकला चार वाजता, चार वाजता बोलीवल आता न्यायला. त्यांच्या सगळ्याची ऑनलाईन मीटिंग चालुये. हम्म. ऑनलाईन मीटिंग चालूये ना त्यांची. मॅडमची, सरची सगळे. हा.
पहिले कोणाचे तरी पाहू. हा. हा. पाहू. तुमचे झाले का?
नाही आजुक दोन राहिले. पण मी आता डेमो भरवले ना? पल्लवी मॅडमचा फोन येऊ रायला ना.
बरोबर. हा. हा.